हॅलो.
हॅलो. हा आवाज येतोय का?
ह
आवाज येतोय का? हॅलो.
अ्
हा बोला की, जेवण झालं की नाही?
ते तूझा आ
हा जेवण झालं की नाही? हॅलो बोला ना. हॅलो. हा-हा-हा. हा हा. मी सुद्धा आत्ताच जेवले.
कत्ता
हम्म. हा बोला कि. हॅलो. हा बोला की.
पोरं जेवली? पोरं जेवली का म्हणलं?
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हा बोला की. हॅलो. हॅलो.
फिकी का?
हा बोला की, तुमचा आवाज येतोय जातो य. हॅलो. हा बोला कि, आवाज येतोय का? हॅलो.
स्पेशल का
स्पेशल काय नाही बघा. मला हे करायचं होत. हॅलो. अ ढोकळा करायचा होता. हॅलो. हा बोला की. हॅलो.
ह बोल.
अहो ते ढोकळ्याचं रेडीमेड पीठ भेटत ना? हा. ढोकळा बनवायचा होता ओ मला स्पेशल. ते कसं बनवायचं जरा सांगता का मग? ह. हां. हां.
आपलं बे विकत आणायचं. हिरा बेसन पीठ म्हणून असतंय. ते घ्यायचं. आणि वाटी चालत्या वाटीं न दोन वाटी घ्यायचं. त्याच्यामध्ये हळद. थोडस तेल घालायचं एक चमचाभर. हळद घालायचं, मीठ घालायची, साखर घालायची, थोडसं लिंबू पिळायचं.
आणि ते पाणी घालून कालवायचं.
हा,
आणि कालवल्यावर का नाही. हा एका कुकरच्या डब्याला तेल लावून घ्यायचं सगळीकड. आणि हे जे मि मिश्रण केलेलं पीठाच आपण ते दहा मिनिटे झाकून ठेवायचं. तवर त्याला तेलय घ्यायचं. च आणि तुम्ही ज्या कुकरच्या डब्यामध्ये घालता त्या त्या सुगडा घालायचा वर्ण. थो इनोळची पुडी असे की नाही आपली इनोची पुडी ती घालायची. हा लिंबूच घालाय. च लिंबूच ती पिवळ्या आणि हिरव कलरची असत्या ती घालायची निळ कलर. गची घाल. आणि त्याच्यामध्ये थोडस पा लागलायचं त्याला क्पेट करून घ्यायचं. आन पटकन कुकरच्या डब्यात. एका डायरेक्शनच फिरयचं एका साइडलाच फिरवायचं परत उलटं फिरवत बसायं नाही एका साइडला फिरवायचं ते.
ह
आणि त्यात घालायचं कुकर हो एका साईडला. फिरवायचं आणि ते कुकरमध्ये ओत. तायच लगेच आणि त्याला असं डबा जरा आपटून त्यातले बबल्स काढून घ्यायचे. आणि खाली कुकरमध्ये पाणी घालायचं आणि वीस मिनट ठेवायचं शी ''--'' ती काढयची वीस मिनिटं ठेवायचं होतो ढोकळा.
म्हणजे गॅस फास्ट करायचा की स्लोट करायचा.
फास्टच करायचा वीस मिनट ठेवाय शिटी काढून ठेवायं बर का. शेट्टी काढायची वीस मिनिटं ठेवायचा आणि. न हा आणि नंतर न का नाही ते इकड होस तर इकड तू. तेल घ्यायचं तेलमध्ये जिरे मोहरीे हिंग घालायचं कडेपत्ता घालायचा मिरचीचे तुकडे घालायचे. चे, आणि त्यात पाणी घालायचं म्हण त्या पाण्यामध्ये मीठ आणि साखर घालायचं. आणि ते उकळू द्यायचं पाणी थोडंसं वाटी दोन वाटी पाणी दोन वाटी जर पाणी घेतलं तरी चालतं. तय मग नंतर ते ढोकळा तवर होते त. पूर्णपणे गार झाल्यानंतरच कुकरमध काढायं नाहीतर एकदम गडबड करायचं नाही ते अर्धवट. तुमक.
मग ते गार झालेला ढोकळा. काढायचा त्याच्यानंतर आपण ते पाण्याचे आपण ज साखरच पाणी केलं अस. त्याला फोडणीच ते ते ढोकळा कापायचं आणि त्या ढोकळ्यावर वतायचं.
म्हणजे आपण फोडणी तयार करतो की नाही तेव्हा त्याच्यात. ते पाणी घालायचं का.
हा हा, त्यातच पाणी घालायचं फोडणीमध्ये पाणी घालायचं. मिरची पण त्यातच घालायची म्हणजे मिरची पण जरा शिजली जाते आपण. विकत्रचा आणताना क मऊ असते ना ती मिरची. पाण्यात मिक्स केले मिठाची मिरची असते त हा मग ते पाण्याचे. पूर्ण ते ढुकळायचं कापावर वायचं म ते शोषून घेतय सगळं. पाणी राहत नाही काही पाणी ते शोषून घेत. ते त्या पाणी सगळं हम् मग ते कसं साख''--'' हा खूपच स्पंजी होतं असं मोठ्याच्या मोठ्या असं दाबले की आत जात परत हळूू हळू. तेवढाच पणजी छान होतो विकत्रेसारखं होय छान होतंय ढोकळा मस्त होतय.
हम्म हम्म हा! आणि पावभाजी कसं बनवता तुम्ही? हॅलो!
पाव पावभाजीला बटाटे, मटकी, आणि ढबू मिरची आणि थोडस कलर यायसाठी बीट घ्यायचं टोमॅटो, कांदा हे सगळकन‌इ साल बटाट्याची साल काढायचं हे सगळंच कन‌ई जिनसी आपण जे मी सांगितलं ढबोची सगळं बारीक चिरायचं बारीक म्हणजे, चिरायचं आपल्याला कसं मॅशच करून घ्या लागते, ते शिजून घ्यायच चारशिट त्या करून गाळ शिजवून घ्यायचं आणि थोडासा वटाणा पण घालायचा असलं तर त्याच्यामध्ये. ते आणि नंतर नग हा हिरवा वटाणा आणि बीट का घालायचं कलर येतो बीटमुळे जरासं. छान कलर येतो लाल लाल होती पावभाजी आणि त्या शिजोवलेलं. शिजवलेलं असत की नाही ते कडईमध्ये तेल घालायचं बारी कांदा टोमॅटो पण चिरून घालायचा आल लसूणची पेस्ट घालायची थोड त्यात कलर लाल कलर हे घालायचं आपलं बुक्का घालायचं लाल तिखट घालायचं.
हा.
तेलातच हिंग घालायचं म्हणजे आणि जास्त कलर छान येत असे लालभडक.
आणि हिंगा आणि चव पण छान लागत असेल ना.
हा आणि मीठ घालायचं आणि ते आपण जे, ते भाजी असते ना ते मॅश करून घ्यायची आहे, म्हणजे आणि मिक्सरला वगैरे नाही लावायची आपण गुला मॅशूर न नाहीतर मॅशूर नसला तर ग्लास न मिक्स करायची आणि ती भाजी त्याच्यामध्ये घालायची असं पातळ नाही होऊ द्यायची घट घट्ट व्हायला पाहिजे भाजी आणि वटाने शिजवले हा‌. हा मग त्याच्यात वरून पावभाजी मसाला मीठ थोडस घालायचं. कोथिंचिंभीर घालायची भरपूर आणि हे असलं का नाही बटर असलं तर बटर घालायचं बटरने चव छान येते. आणि पाव भजताना आपण कसे करायचे तव्यामध्ये थोडस बटर घालायचं. असं मधून काप करायचं आडवं त्याला कट करायचं आणि त्या बट बटर घालायच बटरमध्ये लाल तिखट आणि मीठ घाला जायचं कोचिबीर बारीक चिरून घालायची ते पाव असे भाजून घ्यायचे. छान होती पावभाजी. मस्त होते, होय तर
तर मी उद्या उद्या सकाळी नाश्त्याला बनवते पावभाजी. हो हो हो या की तुम्ही खायला.
नाही बाई मला एवढे लाब यायला होत नाही, आता तूच ये मण का मला जात जात आता माझ्या घरी डबा पोहोचव आणि तू जा मग कामला.
हो हो हो नक्की नक्की आणखी आप ते तुम्ही कोणत्या कोणत्या म्हणजे ह्याचे बनवत प्रकारचे?
आप त आपलं मुगाची हे सॉरी उडदाची डाळ आणि तांदूळ आणि थोडस मेथ्या घालते त्याच्यामध्ये मेथ्यामुळे कसं होत क्रिस्पी होते असे म्हणजे कलर असं कुरकुरीत हा मेथ्यामुळे कुरकुरीत होत्यात. फार छान होतात मेथ्या घातले की कुरकुरीत होते असे. म्हणजे आपण ते भाजलं की नाही तेला ते वरचं जे कवर असत ना. असं खमंग अस वास येत हो तिचा फार छान होतं मेथ्यामुळ मेथ त्या तुरीची मेथ्या उडदाची डाळ तांदूळ भिजत घालते. मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन, परत आणि त्या सोडा घालून भिजत ठेवते.
हा.
मग दुसऱ्या दिवशी करते. असं करते. मिक्स डाळीची पण छान होते. रव्याची बनवता येते मिक्स- हो. रवा भिजत घालायचा ताकात. त्याचे पण होते आणि मिक्स डाळीचे पण होते. मिक्स डाळ. डाळी सगळ्या भिजत घालायच्या आणि ते डाळीचे पण आप्पे खूप छान होत्यात. हा. सगळ्या थोड्या थोड्या डाळी घालायच्या हार
हा. कोणत्या कोणत्या डाळी? हॅलो. कोणत्या कोणत्या डाळी वापरायच्या?
तुरीची डाळ, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ थोडी घालायची. हरभऱ्याची डाळ जास्त घा- -तली मग मऊ होतय ते.
ह
मसूरीची डाळ घालायची. उडदाची डाळ घालायची. थोडेसे तांदूळ घालायचे. हे सगळं भिजत घालायचं- आणि मिक्स. हा. एकत्र चालतय आणि मिक्सरमध्ये बारीक- करून ते परत आणि ते भिजत ठेवायंच. थोडीशी मिरची कुटून घालायची. आलं थोडं पाहिजे- तिखट पाहिजे असेल तुम्हाला तर. कारण डाळी असत्यात ना त्या सगळ्या.
हा हा.
थोडं आल आणि मिरची कुटून घालायची त्यात. आणि थोडंसं मीठ- घालून. परत सोडा घालून. छान होतात ते पण. मी प- केले होते. दोन तीन वेळा केले होते. मिक्स डाळी सगळ्या डाळी पोटात जात्यात ना ग? असं आपण एवढ्या डाळी खायला बघत नाही. तुरीची डाळ, मुगाची डाळ असंच खात- तो.
आणि हेच- सगळं आदल्या दिवशी भिजत ठेवायचं का? हॅलो. आदल्या दिवशीच भिजत ठेवायचं का हे सगळं?
काही भी. हो. हो. हो. हो. आज सकाळी जर तू भिजत घातलीस का नाही? संध्याकाळी मिक्सर मधून बारीक- करून घ्यायच आणि ते सोडा- घालून झाकून ठेवायचं. मग तुला दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी करायला येतय ते.
ह. हा. म्हणजे असं इन्स्टंट काही करण्यासारखं नाही काय? पटकन असं.
इन्स्टंट. इन्स्टंट म्हणजे मग रवा भिजत घालूनच ताकात होतय बाई ते.
त्याला किती वेळ लागतो?
त्याला एक अर्धा तास भिजत-कारण ते रवा फुलायला पाहिजे ना ग? ताकात. अर्धा तास तरी पाहिजे बघ त्याला. खूप छान. खूप छान. साधा रेग्युलर. आपण उप्पीटाला, पोह्याला हे उप्पीटाला आणि शिऱ्याला वापरतो ना? तो रवा घ्यायचा. फक्त जरा ताकात अर्धा तास भिजत घातलीस तर मस्त होत्यात.
हा. एकदम पातळ करायचं नाही ना ते मिश्रण?
नाही. नाही. नाही. नाही. जरा ग जाड करायचं. मग ते पातळ केलीस का नाही तिने काढायलाच येत नाही म. ते बाऊल म्हणजे त्या साच्यातन.
हा. हा. हा.
घट्ट करायचं जरा पीठ आणि हम्म छान लागत.
कांदा, टोमॅटो वगैरे घालून छान होत असेल नाही? मिरचीचे बारीक तुकडे करून.
मिरचीचे तुकडे घालते छोटे छोटे आणि कोथिंबीर पण घालते जरा.
हम्म. हम्म. हम्. शाबूचे पराठे पण करतात बघा ते येतात तुम्हाला?
होय तेच की. मी काय करते माहितीये का शाबू आणि आपली वरी मी दळून आणते. वरी आणि शाबू दोन्ही मिक्स करून दळून आणते‌ आणि त्याच डोसा म्हणा त्याची इडली म्हणा, किंवा त्याची भाकरी जरी केली तरी पण छान लागते. नवरा आपल्या दसऱ्याच्या वेळेस खायला. हो
हा उपवासला, हा हा मग समजा ते दळून दळून आणल आपण शाबू आणि रवा हे वरी. ते पण आदल्या दिवशी रात्री भिजत घालायच का? ज
नाही नाही नाही नाही अजिबात नाही. अजिबात नाही. तुम्ही जेव्हा करताय की नाही त्याला थोडा वेळ एक दहा पंधरा मिनिट फक्त भिजत घालायच त्याला. कारण ते आपण भाजून दळून आणलेल असत नही. ते थोडा वेळ एक अर्धा तास हा ते तुम्ही एक किलो जर वरी घेतली तर त्याला फक्त पावशेर शाबू घालायच. जास्त घालायच नाही शाबू. एक किलो वरीला पावशर शाबू बास होतो.
हा हा ते सगळ दोन्ही पण भाजून घ्यायच.
हो थोनी पण भाजून घ्यायच. आणि जिरे घालायचे दळ दळतांना द्यायला, आणि आपल साध्या गिरणीत नाही द्यायच ते. साध्या चक्कीत द्यायच नाही दळायला.
मग
ते वेगळ्या असत्यात त्या चक्क्या. म्हणजे अस घरगुती असते बघ त्यांना विचारायच म्हणजे का म्हणून, कारण ते उपासाला चालत नाही ना ग. गहू वगैरे दळल असेल तर कस चालेल. मग ते स्वच्छ करत्यात. क्लीन केलेल असल तर मग मी दळून आणते. नाही तर मी नइ बई आणत दळून मऊ. उपवास आपण केलेला उपयोग काय मग एवढ. त्याच खूप
त्याज इडली बनवते. डोसा बनवते‌. किंवा आप्पे बनवते. नाहीतर मग कंटाळात तर भाक करून खाते.
छान होत का?
हो खूप छान होत. भाकरी तर अगदी मस्त होती अगदी पांढरी शुभ्र. कुर
पांढरी शुभ्र होत असेल भाकरी होय नी.
हम्म. आणि त्यात जरा जिरे घातलेस की नाही त्यामुळे टेस्ट येते जरा.
आम्हा रेसिपी करून बघायला पाहिजे एक दिवस. आप्पे पण असे ह्याचे स्पंजी होतात का? छान होतात का?
हो हो छान होतात ते पण मस्त होतात. मी श्रावणात आणल होत बघ दळून तस.
हा हा हा श्रावणात तुमचे भरपूर उपवास असतील नाही.
होय बाई सारख असतय त्याज्यामुळ ते कुठ सारख कनय खिचडी खाऊन कनय डोक दुखतय बाई माझ. म्हणून मग मी अस ह मग अस करून खाल्ल कनय म जरा पोट पण भरतय. आणि कस त्यात जरा बटाटे घालते. ते तस